हा हॅलो हॅलो ताई, हॅलो ताई हा माझा फोन लागला ना तुम्हाला...
हो,
हा हा हा म्हटलं मला तुम्हाला माहिती विचारायची आहे.
हो.
हा मग म्हटलं तुमच्या घरची माहिती द्या मला काय
हो.
हा तुमच्या कुटुंबात किती जण आहेत?
सहा.
हम्म कोण किती किती कोण कोण आहेत? आजोबा आजी कोण आहेत ते माहिती द्या.
बाबा आई
हा
मुलगा मुलगी
हा हा काय करतात ते मुलगा मुलगी तुमचा मुलगा काय करत आहे?
तो का तो डी एम एल टी
हो का... कुठं पडते?
तो अकोलेला
हो काय! मुलगी काय करते तुमची?
ते मुलगी का अंबिका देवी शाळेत आहे ते नववीत आहे या वर्षी.
हो काय नववीला आहे कोणते विषय घेतलेले आहेत तिनं. कॉमर्स कि सायन्स सेमी इंग्लिश हो काय. हो काय.
हो ना तेच मी तुम्हाला माहिती हेच माहिती विचारायसाठी होती. हा तुम्ही कार्या ऍपवर आहे ना.
हो आहे ना.
हो त्याच्यावरून तुम्हाला कॉल केला मी तुम्हाला हीच माहिती मला तुमच्याजवळ विचारायची होती.
हो का.
चांगल्या.
घरात हो काय आजोबा कसे आहेत ते तुमचे सासरेबुवा.
चांगले आहेत.
हो काय मु मुल डी एम एल टी कुठ बर केली?
अकोलेला.
हो काय अकोल्याला अप डाऊन करते का तो?
हो.
हो काय अपडाऊन करते आपल्या वारखेड वरून नाही तुमच्या
हो.
हो का. तुम्ही घर काम करता कि व वर्क काम करता दुसरं
नाही नाही ग गृहिणीच आहे मी.
हो काय हम्म. हा तेच म्हटलं म मला गृहिणीच आहे ना. मग शेतात शेतात शेतमजूर काम करता का तुम्ही शेतात जाता का?
नाही फक्त आपल्या घरच्याच काही काम पडलं तर
हो काय बाहेर लोक बाहेरच्यांच्या नाही जात तुम्ही शेतात नाही.
नाही.
हो काय मी म्हंटलं स्वतःच शेतात जा
हम्म.
श शेतांत कोणतं कोणतं पीक पेरलेलं आहे तुम्हीं आतां
आम्हीं यां वर्षी आहे की नाहीं
हो
कांपूस कांप
हां म्हणजे हं कायं
हो पराटे
हां पराटेची लागून आहे बस बाकी जाईल तू कोणतं वान पर हो का सर्व पराठी मंग शेती किती आहे तुमच्यांकडे हो का हो कायं भरंपूर आहे भरंपूर आहे किती झांले हं
तीनच मिनिट झाले.
हो ना थांब मग मग तुझ तुमच्या घरी शेतात जातात काय. हो काय ते काय काम करतात.
ते फार्मरच आहेत.
हो काय.
हो ना ह ना तेच म्हटलं मी तुम्हाला हेच माहितीच विचारायच होत तुमच्या शेतीचे काम झाले काय.
हव झाले.
मग शेतीला जोडधंदा आहे काय तुमच्या इथं कां तांई तुम्हांला श शेतीला जोडधंदा आहे कां तुमच्यां इथं कि तुम्हांला फक्तं शेतीचं करतांत तुम्हीं हो कायं मंग तुम्हीं तुम्हीं त्यां दादांना मंदत करांयला जातां जातांना कायं
नाहीं फक्तं बाया असल्यां यांलां
बांया वगैरे असल्यां हां बांया वगैरें असल्यां तरचं तुम्हीं जाता नाहीं मध म्हण मंजूर वर्ग असलां तरचं जांतां तुम्हीं नाहीं हां कायं मंलां असं वाटलं की तुम्हीं रोज शेतात जातां कायं
नाहीं रोज नाहीं
नाहीं मंग तुमच्यां ईच्छा दादा रोज जातांत कायं हो कायं मंग ते कायं कामं करतांत रोज शेतात जाऊं डवऱ्यां डवऱ्यां म्हणंजे शेतात जाऊंन कामं कायं करतांत ते स्वतः कामं करतांत की मजुरां करूंन करूंन घेतांत ह हॅलो हॅलो हॅलो तांई हा हॅलो तांई हॅलो हो हात खटला पांयं बरं पणं मंग